हॅलो आ ते
हॅलो.
अजे ते माझा हॅलो.
हा येतोय बोल.
हा काय कुठं आहेस कामात आहेस काय? लॅबररीत आहेस? चला की मग. काय झालं फिरायचं प्लॅनिंग करणार आहेस करणार होतीस? मी बसलो इथ वागत
तेयारच आहे मी.
कुठं जाऊया?
तुम्ही म्हणतात फक्त.
म्हणजे माझं म्हणणं काय होतं आता पावसाळ्याचे दिवस आहेत का नाही मित्रगामध्ये धबधबे तन बघायला जाऊया. ऍक्टिव्हटीज जिथं असतील तिथं. ते रोपवेच्या तर नक्टिव्हिटी असतात बघ.
हा जाऊया कोणकोण जाऊया?
काय आपला ग्रुप मेंबर्स किती होतील तेवढं जाऊया फ्रेंडस आपले. नाहीतर बघायच कोण कोण होते आपण पहिला बोलूया तर सगळ्यां.
चालेल की पाच सहा दिवसात बघूया काय होते त्या आणि वेणे जन सनावून जाऊया.
जाऊया पण तुझ्या आणि काय काय डोक्यात आहे काय नेमकं म्हणजे कसं जायचं काय. कुठ्टठ जायत.
आता सगळे येणार सगळे येणार त्या त्यावर डिपेंड आहे क्टिव्हटीज ढी आहेत आपल्याकडे.
पण काय आहेत सांग की तरी मला एकण एक गेम खेळायचा आहे पण आता पावसाळ्याचा दिवस आहे. त्यामुळे.
पावसाळ्यातच मजा येते ग चिखलात खेळायला.
ते तर आहेत सोड. रोपवे धबधब्याजवळ असते आणि निसर्गामध्ये शांत भारी वाटते ग.
हा. तेच सगळ्यांचं डिसिजन बघा कधी वेळ काय काय बघा आणि सांगा बघ.
चालेल की सांगूया आपण गाडीच काढूया आणि सगळ्या गर्ल्सच असल्यामुळे कस.
गाडी म्हणजे फ्रेंड ची आहे त्यामुळे त्याचा काही विषय नाही.
चालत मग जेवणाचं काय करायचं काय म्हणजे छोटा गॅस घेऊन जायचं गाडीतन सगळं आपण तिथं बनवूया काय म्हणजे असं सर्क पण म्हणजेस होते गले भारी मजा येईल का नाही.
तर पावसात बनवणं शक्य होईल काय ग.
पूर्ण पाऊस आज कुठे जायचा आपण असं जरा अंदाज बघून जायचा आज कसं पूर्ण पाऊस आज कुठे कुठे लय पावसा आहे.
नाही नाही.
मग तस पण किंवा मग जर नाही वेळ मिळाला. तर मग घरी घरातनच नेऊया काय काय तर.
चालते तस करूया आणि गा कुठे तर सीडबीड असला तर बघून गाडी थांबवायच करू दे त
हा म मी तेच म्हणाले देतात की करून. काहीत खायचं न्यायचं सगळं इथून. आपण काय काय बनव कॉफी त्या इथं मस्त पैकी काहीत जेवण वगैरे
करूया की होय.
होय आणि आता कुठं धार्मिक स्थळांना भेट द्यायला. काय नाही सोड पण आता कुठे जायचं मुला
झालं धार्मिक आता.
जरा मजा कर या काय.
पावसाळ्याच्या दिवसात निसर्गातून भारी बनते.
होय होय बरोबर आहे आणि सगळ्या मैत्रिणी आप आपण परत एकत्र येणार म्हणल्यावर तर खूप मजा. हम्म सगळेजण फस्टर झालं कोण लायब्ररीत कोण जॉबलाय कोण अभ्यास करते.
कोणाच लग्न झाल्यात काय प्रशित झालंस.
हा.
का बर.
क ते एकदा पेपर होईल कवन तर रिझल्ट लागेल असं झाले.
कधी पेपर आहेत तुझे
आता पेपर कध्या माहत असते र
म्हणजे जाहिरात कधी आहे
अजूनून याड पडलेलीच नाही
होय
ड पडायच्या आधीच आमची तयारी चालू आहे
नाही ते तर आहे सोड करायला पाहिजे
तुमच निग मातायवबा
आमचं काही नाही वात मी जॉब पण करतोय सगळंच चालू आहे आमचं
हा इथ कडकेचा महिना लायब्रेज फी द्यायला येईना
होय
बघूया घेत जाऊया फिरायला
फिरायला जाव सोड पण फी किती आहे तुझी
व्याय साडेसहाशे
पायक ग
तुमच्यासारखेच घ
हा आमच्या एवढीच की
हा होय आणि दिवसभर बस आहे पहिजे
बघ की आपण साडेसहाशे तर महिन्याला दिलो दिवसाचं किती होतंय बघ
आम् परवडत नाही आमच प्रॅक्टिस टाइमत गेलोय चार तासच फक्त बसायलाळते
त्या मग चार तासासाठी एवढं नाही
हा हा आपटला बस तो तेवढा फी देतो म्हणता आणि ते पण चालत नाही
नाही तस त्यांची स्कीमच नसते अगो
हो
घरी तसं वातावरण म्हणजे एन्वयरमेंट पण स्टडीवरर फरक पाडतोय थोडं
होय घरात काही एकक्टिव्ह होत नाही का
नाही तिथे जबरदस्तीने बसल्यासारखं होते पण होतय आणि रुटीन लागल्यामुळे कसं कळत नाही किती व्हायला किती वेळ झाला काय घात टाईम जात नाही काय नाही घरात सतरा काम असत हे चाललं ते चाललं
जरा अभ्यासला बस घेऊ जरा हे कर ज ते
कोणा आलं की आणि ते बघा आणि आता कुठं आपला प्रायव्सी आहे एवढं वेगळी रूमच आहे आणि घर लावून अभ्यास करायला डायरेक्ट काय कर आली तरच बुक
होईसली
डिस्टर्बनस आहे
जरा लिंक लागाल की लगेच सुटतव
हा लॅब्ररीत कसं कंटिन्यू स्टडी होतं
हम्म म्हणूनच लायब्ररी जाऊ
फॅब्रिकचे फाये पण आहेत आणि तोटे पण नाहीत
तोटे काय आता कम घराजवळ हाय त्यामुळं, बर.
हा तुला ब अन लांब असलं तरी पण खूप लांब नाही ना, नाही म्हणजे प्रवास करून जायला यायला एवढं? पण लायब्ररी लांब नको. फक्त ते एवळ काय आपले तिथे जास्त फ्रेंड्स करायच नाही, ग्रुप बनवायचं नाही. जास्त बोलायचं नाही.
नाही तस काय सोड, तरी पण फ्रेंस पाहिजे केक.
फ्रेंड्स पाहिजेत सोड, पण आता जुने फ्रेंड्स वेगळं आन नवीन फ्रेंड्स बनवायला, बा कुणावर विश्वास ठेवायचं?
विश्वास बसत, पण म्हण नाही.
विश्वास पण नाही, हे करत आता एखाद्या मुलगीवर म फ्रेंडशप केली, आणि आपण तिला काई जरा, जरी काहीतरी सांगित
होय अग, म्हणून कुणाला काय बोलू पण वाटत नाही मुलींचा त एक नंबर कसले असतात.
होय होय खरंच की, भांडन. हे भांडण लावायचं, हे असंच म्हणली, ति तसंच म्हणली. ते अभ्यासापेक्षा तो ताप नको वाटतय, बाई.
ते लायब्ररीत तसल्याच हेच म्हणल आहे, तेच म्हणलं आणि तिच्यास बोली, हे त्याच्या ग बोलला, जरा बोलायच.
ना असं लगेच, काही विषय चालूये त्यांचं. त्यामुळे कुणा बरोबर बोलायचं नाई अणि कोण मैत्रिणच करायचं नाही.
म्हणूनच गप रायलेलं, एकटं रायलेलं बरं, तेवढच
क नाय, चल कॉफीला, चल एक तास गप्पा माराया. चल ईकडं, चल तिकडं, असं होतय बाई.
त्यातच सगळा वेळ जातोय.
तर केला, तर काय
डिस्कशन आन ते वेगळंच काय असते.
आणि म्हणत्यात ते तुला एक माहितीये काय? म्हणजे आपण ज्याच्यासोबत सारखं राहतोय त्याच्या-त्याच्यासारखंच बनतोय आपण. विचारांवर त्यांच्या.
त्यांच्या विचारानी प्रभाव पडतोय.
कुठल्या ग्रुप मध्ये जाईल, तसच आपण बनत जातोय.
म्हणूनच, काय मि-मीत्र, मैत्रिन काय करायचंच नाही, त्यापेक्षा एकटच राहायचं.
जोपर्यंत आपण काय मिळवत नाही, तोपर्यंत लांबच राहायचं थोडं.
पुडं जात्याला बघवत नही.
हां आणि एकदा मिळालं क नाई आपल्याला, आपोआप सगळे येतात अगं, आपोआप.
येेणारी येत्याच सोड, त्याचा काही विषय नाही, इथं आई बांपासाठी करायले.
हा हा, तसं नाही म्हणत ग, फ्रेंड्स तेन म्हण, हां ती झाली, ति झाली असं.
होय तर करत्याना करू देत नाही, हे चल जरा बाहेर जाऊन येऊ या. ते नंतर करत आपलं
खरंच कीं.
करत रहायचं, एक नंबर हाय.
त्या घरा गार्डन खूप जवळया म्हणल्यावर भारी, मला तिथ तेच आवडतय.
हे हीथ केलंच म्हणून बरं, नाही पहिला जातो यो लई लांब
होय तुला पहिला
इथल्या इथं अ एक पाच मिनिटत जातोय मी घरात जास्त वेळ अभ्यासाला मिळतोय.
होय प्रमध्ये दगदग होत नाही आणि बस वगैरे बस बस आहे आपली बस हाय हा
ते अर्धा तास आधी डोक्यात असतयं अभ्यास करताना बसच टायमिंग आलंय बसच टायमिंग आलय.
होय-होय-होय, मला पण होतंय तसं.
म्हणून हाय इथलं लावूया म्हंटलं आणि केलंय जॉईन आता महिना झाला बघूया.
हम्म-हम्म-हम्म
अभ्यास होतोय एक नंबर त्याचा काही विषय नाही लायब्ररी आहे एक नंबर. फक्त बसची दगदग तेन सगळं गेलं इथल्या इथं घरात जायचं फ्रेश व्हायचं आणि लगेच यायचं. कंटिन्यू होतोय अभ्यास.
हा ते महत्वाचं आहे.
हम्म
कंटिन्यू स्टडी पाहिजे.
तुझा कुठं मग स्टडी चालू आहे?
अगं आता तरी काहीच नाही कुठे लायब्ररी लावली नाही लावायचं आहे मला लायब्ररी पण आता सध्या जरा घरी काम चालू आहे. ते लांब पडतंय गं मला आणि पावसाळ्याचं दिवस आहेत कसं कसं गं यायचं एवढ्या लांब बस वगैरे
कर मग घरी अभ्यास.
घरी झालंय का आता आठ दिवसात घरातलं जर काम संपलं ना कि मग बघायचं म्हणलं.
बर बर चालेल बघ कसं जमतंय बघ आणि तसं कर खर अभ्यास कंटिन्यू ठेव घरात एक दोन तीन तास तर करत जा.
अगं टाइमच भेटत नाही तरी मी करणार आहे सोड.
कर गं एकदा मध्ये गॅप पडला की काय डोक्यात शिरत नाही.
मग माझ पण तसच झालंय की करू का नको करू का नको पण गॅप टाकायचं नाही.
गॅप टाकायच नाही अजिबात दररोज दोन तास का होईना बस अभ्यासाला. पुस्तक समोर घेऊन बसत जा नुसता. हम्म, तेच जरा सुद्धा गॅप पडू द्यायचा नाही अभ्यासात.
चालतंय चालतंय आपण परत बोलूया मी परत फोन लावतो तुला हा.
बरं ठीक आहे चल हा चल. बाय.